हॅलो ह बोला
काय चालू काय चालू आहे
काय नाही बा झालं काय जेवण
हो जेवण झालं
हा इथ कुड मल सुंदळ्यावरर अन ह ना
हा आम्ही तर त यालाच येत असतो मी ग्राम संघाची अध्यक्षना मी स
हा दनापुरले इकडे येत असाल तुम्ही मीटिंग
हा
हम्म हम्म
ते उज्वला इंगळे आहे की नाही
हम्म हम्म हम्
जरा जेठा निम्ही
हा ना
ते शिआरऐते आची
तुमच्या गावच्या.
हा आम
हम् अ मग सकाळी झालं म बोल ना दोघी द दोघी ज सव
कोण या उज्वला सोबत
काय माितते कोण मला सीच नाव नाही मा संध्याळच त्याच्या घरी हे पापडची मशीन ते आहेत
हो हो ते करतालेे हा लोन कर लोन कर
फोन करायत का ते
हा लोन करे
हव ना
हम्म हम्म किती झाले कॉल
काही जास्त नाही झाले मला चार पाच झाले असतील आता एक तुम्हाला लावला दोघन तीन लावोलते
ह का
पाचवा चालू आहे कालच चालू केेले तुमचे किती झाले
कालपासूनच मी करून राहिली हे पा पाहिलेच ना ते नंबर मिळाला तर ओळखच नाही काही नाही
मग आता ओळखचे नाही जिकडून आले तिकडून तेलेच मी हम्म ज्याचे ओळखचे आहेत ते तिकडून आले तेच लाग
हो ना हो ना
हम्म
माले झाले दहा पंधरा झाले माले
ह ह मेशा बतो आता बी तेनच लावला आले आणि एक नंबर दुसरीच दिला ज्या मांगा बोलले होते मी त्याचेच त्याचेच आले मला आता
हा का हा हा माग मी केलेच नव्हत
हो ना आम्ही केलं पण ते काही आलं नाही
पैसे आललेत का त्याचेे
ह मला आले नाही ते बायर आले
हो काही वर आले म्हणता
कोणा आले हजार पंधराशे असे काही आले कोणा आले मजा आलीच नाही बाकीचे टॅक्स झाले अस ना मग टॅक्स झाले असती ना पूर्ण बाकीची
हो ते एक वेळ झालते मग दोन हजार
नाही ना आता ते कथा आल्या ते
कथा नि आली मला
नाही मज्या याच्यात आलीय आमचं ते झालं म्हणून म्हटलं ते वाचन वाचन करा बोला ते
ते नाही आला ना मग आता कथा नाही आली ना
नाहीय ग हा ना कोणाला आम्हाला आली ना
हा हो का पुन्हा
मीच मारली होती डिलट मग त आमच्या घर जवडचे आहे तिनं मला फोन केला तर म्हणे कॉल उचलता का म्हटलं माझ्या हत नाहीये मग मी काल अजून ओपन केली केली भेटलं तर आलं ते मग
हा का्
झाला पेडण वगैरे
हो झाला
हो ह
आता पाऊस आहे का तुमच्या इकडे
नाही आज सकाळी होत जरा अस
हो सकाळी हम्
चुक ना
आता चांगले आहेत सबगती
काय काम करत असता तुम्ही
मी घरीच असतो माझा मुलगा असते ना लॅब वर दाना कुरलीय तसे
अ काकुड
हिर खेळले आहे त्याची लॅब
हा गले बू
लॅबमध्ये काय स्वतःच
हम्म
दानापूर्लीउन कशाला आली
अ तो येते अस ब्लॉट ग्लट कस काही
हा हा काम कर
ते शर्मा डाॅक्टर आहेत की नाही तो
हो हो हो एक वेळ आले होते आले होते म पा आलेलाय वाटते मी ब्लड चेकिंग दिला
हा ना तुमच्या इच्छा आहेत ना आमची अ तुमच्या इच्छ ब येतात ना आमच्या घरी उलट काळसाठी सकाळ शुगर तर
हम्म हम्म
हम्म
शुगर तपासणीसाठी
हा शुगर किगर तर पाशाला येतात नाही
हम्म हम्म
तुमच्या किती आत मुलं गेलं तुम्हाला
मला एकच आहे हम् नाही
नाही का
हम् हम
हा काय करतस तस नि तर
हम्म मी घरीच असते मी घरीच असते बाबा त्यावे
बाबा गर या का
हा काय घटात आता काही नाही निघालं काय
आता काही नाही काही नाही निघाला आता
नाही ग
नाही
काही नाही का सता मले
हो वा वा सांगतो ना
तुमचे किती कॉल झालेता
माले आता पंधरा झाली वाटते पंधरा पंधरा
पंधरा झाले का पंधरा झाले काय ह ह का होनन
हम्म
येन त्याच्यानं आवाज नाही येणार हा ना मला करा मी एक नंबर देतो अजून ते चार बी करज
बारा
आता मला तिथच येऊन राहिला ना आमच्याच हा आ च्याकाची नदी
ह काय हा हा ते उसतनी लागत हो दहा मिनिट झाल्याशिवाय हा दहा मिनट झाल्याशिवाय ह ना
आणि एक वारख्याची होती कोणी तिचा अलधमाल पाध मग त्या म्हणत म तुम्ही लावा म्हटलं थांबा पाच मिनट म्ह इकडे लावू द्या तुम्ही तिन एकदमच केला
मी लालता वार खेळले दोन एक ते वार खेळता आलता मस्त चढचा
हम् हम् ह्
हम्म
त म्हटलं थांबा मग लावा मला म्हणून मी इकडे लावला त्यानच मला लाव मी होटलं थांबा मी म्हंतर लाव ते एकदमच करतात
हा हो हो नाहीतर नाही कोणीच नाही करत
आणि आपला कोणी उचलत नाही
नाही पण उतरलं तही फायदा आहे फायदा आहे ना तिचा फोन उतरला की फा फायदा आहे ना मुकला
ह ना ह ना
हम्म म्हणतात ते घुसल्याचे पैसे आहेत त्याचे
आहे म्हणतात पण आता मागच्या आले मी किती उचलले
हो हो काय सांगा आता काय हो ना
स
हम्म ते मला देरानील तर आलेच
त ना कोणाच कोणाचं नाही होत आता माझी मी आमच्या घरात जवळची एक बाई आहे त्याच बी येन राहिला होणे म्हटले क येते कोणा नाही
हम्म
करते ना उद्या एकच्या
हा हो हो
बाकी गटा माध्यमातून काय चालू आहे?
अ काही नाही आता. ते मा जरानी जास्त ते करते मा म काही जास्त
काय झाल? हा मग, के इलाज नाही केला ग?
हो केला ना, दवाखाना केला ना, हाकोटचा ह, बसली पण ते थकवा आहे, ते सांधे दुखतेच वगैरे आतून सोपली सर्व चकली पण ते असे आतून ते दुसतेच ते जपम असते म्हणतात आत
आमच्या घरापासून जळ म ए का बैठ राणते ते मी दाकादाका
ते मैदेरानेच करते कामा म मावत हा.
हे आम्हाला सांगत एखादा काही, गटा माध्यमातून काही असलं तर.
हो, हो, सांगे न ना हो हो ह ते ते बाई येत नव्हत्या का त्या म्हणच्या इ आहेत नात बाई
कोणाच्या?
गटाचे, कोणी आहेत ना त्या?
इकडे ये बाबू
ते सवनाच नाही आता ते उंच उंच बाई आहे त
राऊत
राऊत नाही. ज तिकडे आहेत यायच ते नाल्याच्या वर भर आहेत यायचं
काय माहित मग, काही माहित नाही मला वापडे ह.
हा वाकोडे. हा ते असतात मीटिंगले.
ह ना तुम्ही आमच्या गावात येत असता, गावात येत असता का मग?
हो येत असते एखाद्या वेळी मी चिनले
हम्, हम्
प्रभात संघाच्या या वाटत त्यां पु
काय आता काही नवी पाहिजे, घरी बसून काही नाही.
नाही असं विचारून पाहात जा, आमचा गावात काही अस का म्हणून आल तसं का म्हणून हो ना, सांगत नाही ब
झाली पेरणी वगैरे सगळं
हो झाल, तुमचं?
भाजी पाला अस्तोय आमचा गावात.
भाजीपाला अस न, ह हम् हम्म
कामा पायदा
हो कामा पाहिजे, काही ना काही
काही ना रे पायच आहेेत
हा, हा
तिते झाले का आपले कॉल?
आह.
तास झाला का आपला?
काय सांगा गड पाहिले का तिती
हम्
तुम् पाहिलं नाही का मिनटं
आह
हा झाले व
झाले ना झाले
हा हो झाले ना हा